हॅलो
हॅलो माईक टेस्ट
वन टू थ्री फोर
किती
यायला यायला आवाज यायला.
कुठ गेल ता तू
बासिम
वाशिम ला कशाले.
अ काम होत जरास एक पुस्तक आणायची होती.
हा हा वॉशिंग वॉशिंग पाणी होतंय का तिकडं
हम् पाणी नवत इकड आभाळ होतं.
म्हणजे पडलाच नाही का दुपारी नाही पडलाच नाही.
नाही उघडं झाल सकाळ पासून
हो करे इकडं पडलाले का जरासा मंगाशी
तिकडे का
ह ोरासापडला जास्त नाही
किती वाजता
दुपारून पडला चार पाच वाजताच्या्याच्यात
हम काय म्ह टचोली
काही नाही बसलेलो जेवण करायचं आता अर्ध्या एक घंट्यान
लई उशीर लावला
उशिराच असते तू झाला काय.
नाही माहे राहिलं मी आत्ता लो
आत्ता निम् का झाला काय
पंधरा मिनिट झाले.
हो का.
हम
पंधरा मिनटं झालीत.
गावात गेल तो.
हा हा
काय मोबाईल काय देऊ नाय राहिला त घरी
कोन तई
आता उद्या येतं म्हण ते कालपसून सांगत लागू.
म्हणजे आलाच नाही का अजून त
नाही नाही पारश रवायला काय आहे कुठून येऊ लागला काय सांगा
टी ट टीची जे सिरीज असतात ना मला वाटते ते ऑनलाईन फ्लिपकार्ट अमेझॉन वरून येतात वाटते.
नाही ते आपल्याला इथं ते म्हणे ऑनलाईन पेक्षा हजार कमी आहे त्या म्हण त
होती व्हडिओ व्हिडिओ बनूनते त्याच्यातले पैसे कट्टते मग त्याचे
गिवगुडी म्हणल्याडत बस
काय माहित व्हिडिओ तर बनवतीलच ना पण
हो बनवतील पण त्याला म्हणायला लागेल नाही म्हणून
त्याला काढू द्यायच ना त त्याचा काही प्रॉब्लेम आहे का
नाही त्याचा पण प्रॉब्लेम आहे ना ते तिकडच सोडून इकडे आला ना
ह त्याला म्हणा ऑफर भेटू लागला म्हणा, चांगले दोन तीन हजार रुपये कमी केले, म्हणा असं म्हणायचं.
हम् आता तू तू. आणखी कॉलनीतले पोर आहे बाकीचे.
हो दोघे तिघे बनवली की झालं.
हो काहीतरी देईल ना ते.
हो सोबत असल्यावर काही ना काही द्यायला पाहिजेत.
हो हेडफोन गिडफोन देते बुवा न एक पेन काहीतरी.
हम दिले तर बरे नाही गर्दीले राहते गर्दीच्या शूट नाही करण
हम करतात पण ते अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करतात, सव्वीस सत्तावीस हजाराचा मोबाईल आहे ना.
हो नाही ते सुरूच राहिते, त्याचा आयफोन आणि ते.
हो ना ते मोठा पलीकडचं दुकान मोठा वाटते आहे की नाही.
अलीकडचं का.
पलीकडचं ते मेनवालं मोठं.
कोणच तिरुपती.
हो ना. हो ना. पलीकड नाही का ते मोठं बंद होतं त्या दिवशी.
एकच माहिते बाऊ मला तिरुपती कोणच ते.
काय म्हनला.
एकच माहिती आहे म्हणल.
ते समोर कोणचे म.
समोर त्याच्या समोर का
आ.
ते दुसरे त्याच नाव माउली की कायतरी
हो का. हो. दासी वाटते दास मोबाईल.
नाही दास नाही ते.
दास कुठे आहे म्हणते?
ह ना दास दास मोबाईल ना.
दास नाही वाटते मोबाईल अकोल्यात हे ना अकोल्यात.
हो का, मला त व्हिडिओ पाहायचो म इथुले मालेगावाची मी.
हम. तिरूपती वाटते ते.
हम. तिरुपती.
हा त एक बॉस आहे, दाढी, मिशी.
हम्म, त्याच्या समोरच बंद पडले न ते दुकान.
का हून बर.
ते काय, वाद असतील भावाचे.
हा हा.
ते वारला ते गडीन मग त्याच्या भावाने घेतलं दुसर.
हो का तेच म्हणू लागलो र मी जागा ती समोरचं.
सांभाळता नई आलं ते.
हो का.
हम्म, झाला असेल काही.
क्लिअर येऊ लागला.
तू आवाज आ. कायला कडे जरा जरा हम्. हा अटकायला आता यायला आता यायला आता
हॉटस्पॉट वर भूमी जरा
हो ना म्हणून वाटकायला वाटते रे ती
हे हे जू
जिओचंच घेतलं काय तू हॉटस्पॉट
नाही एअरटेल सिमा रेंज जात नाही म्हणून
जीओचं चालायला पण आता जरा बरं
चाल का नाही स्विच करत नाही कॉलकटा
नाही कॅन्सल होईल ना राह दे त मोबाईल जरासा खिडकीपाशी ठेवू जरा
हो खिडकी पाहिजे ते
हम्म त्याच्यामुळेच हते नाही ल खेपं नेटवर्क कमी जास्त
हम् काय म्हड की
भाजी का खिचडीि आहे खिचडी भाजी ती घ्यायची होती कड्या शिमला मिरचीची होती सेमच आहे का
हा हो श्रीमती.
वेज का नॉन वेज आहे.
ज
व्हेज का नॉन व्हेज खात नाही ना वाट हा.
मी कधी
हो का काही नाही खातात कोणी खात नाही कोणाला आवडते कोणाला आवडत नाही
हम्म
आमच्या घरात कोणीच नाही खात
तू सोडून का
हां
हम्म
हम्म कुठं बाहेर आहे का कुठे आहे नाहीे उद्या कुठ नाही आं
अ्या
हॅलो
काॅमल
काय म्हणलं उद्या काही हायका ब्लेन ग्लेन कुठं
नाही काही प्लॅन करायचा मला मग
करून कायतरी हो गे म्हग
हम्म ते
उद्या बाजार एन बाजार
नक्सलस
हं
संध्याकाळून भेटशील
हो ना भेटू ना बाजाराच्या बाक्तीवरून फोन लाव जाऊद्या हॅलो
हॅलो
आवाज अटकाय नगड्या
य
हम्म बजारच्या बाबती फोन ला याताारी
बरं बरं
हम्म
हॅलो
म हॅलो हॅलो हॅलो बोल ना हॅलो
आता इ का
यायला याला त बाहेर गेला का
नाही रे कसं काय रेन चाल काय ह
एरिटेल ची रेंज नाही चालत आपल्या इथं
रटीएल ची बरी
हमं
जीव एकदम जाते भल्या वाटत नाही
ल गेले हो राती त जी
हा बल्यार पण
हो ना आबा पाणी गिणी सुरू झाला की आपण आपच जाती येत ना डवल मग एक सहा सात घंटे नाही ती
पस नाही
जेवण का लाग तसं
आ
जेवल करायला का म्हणलाता
नाही नाही टाईम
किती वाजता करतो दहा वाजता हं
हो द द
झोपत कितीलं तू
अकराली
केवळ काय करत मोबाईल का अभ्यास अभ्यास करत असतात
टि वी
टी वी पाहिथ ते प सिरीज पाहिली का तु सिरीज पाहिली काय काय नावतेकडे
नाव काय
पीटर प्रे असंच काहीतरी मी पाठवत ना मस्त आहे सिरीजी पिडरू पीटर अन पेड्रो हेकरवरर एे हेकरवर नेटफ्लिक्स वर हे ऑनलाईन भेटते ना ते आपल्या वेबसाईट वर
ते गोलमालमधला ते हे हे का त्याच्या
हो अरश अरश
ह ते रील पाहिले तर ते
हां बस तस तस लले चालू आहेसधरला ह्
हम्म अ
पय लागत असलीच चांग होती माझ्याकडं
कती आहेेत एपसो
काय म्हणलं तीन घंटे टोटल आहे साडे तीन घंटेचीी एपिसोड लहान लहान आहेत त्याची तीस काय म्हणलं
सीझन सीझन किती पहिला आहे का
अरे नाही ती अख्खी सिरीजच ती तेवढेच संपते ती तीन घंट्यात
म्हणजित
सीझन कायम आहे निघू बी शकते पुढं पिक्चर सारखंच आहे पण निघू शकते कायम आहे पुढं हम् ती हवी हिरोईन तिच्या त बारावी फिल्मधला
हो हो हो ते पाय आहे
पळला त
ह तेश
हॅलो हम्म तेच म्हणलं
हॅलो
पाय म्हून पीटर अन पेड्रो पेड्रो असा जे
हम्म काही ह
हम नेटवर्क चाललं का रे नेटवर्क राय ना नाही वाटी लाईन आहे ना
जर करती
तिकड नाही का हमम
इकडे जाऊ शकते आता जाऊ शके
कसं काय बरं असं वाटायला नाही काही
हो नाही नाही
हा
ह्
अटकायला अटकल्यावर तर हेच होती या प्रॉब्लेम
म संवाद संपला असं वाटते मला
हम्म